बोला की काय करताय
काय नाही आहे आता बसलेय .
मग सुट्टीमध्ये फिरायला फिरायला कुठे गेलं होतं की नाही?
होय फिरायला गेलेली की तिकडं अक्कलकोट पंढरपूर तुम्ही कुठे गेलेला?
आम्ही पण आम्ही कोकणात गेलो होतो फिरायला वन डे स्टे होत
ह एक दिवस राहून आला.
हो एक दिवस राहून आम्ही फ्रेंड सोबत गेलो होतो सगळी. सहा जून ला मी गेलो होतो मग मी गेलो अ तारकली महा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही तिथं तिथ जे जिल तिथला एरिया तिथे
हं
तिथला एरिया हा राजकोट किल्ला बघितला. आणि त्या दिवशी राजाभिषेक सोहळा होता न
ह सहा जून ला हो
हा सहा जून ला मग तिथं पहिल्यांद गेलो फिरलो तिथं पण भरपूर त्या दिवशी गर्दी भरपूर होते. तिथ आम्ही गेलो होतो, त्या दिवशी मग काहीच हा हा कार्यकम तर नव्हते पण गर्दी होती भरपूर. सगळे बघायला चालेले आणि ते कस आणि ते कसं आता ह्या दोन तीन वर्षातच चालू झालंय.
होय.
आम्ही किती दोन हजार दोन हजार एकोणीस ला गे गेलो होतो ना तेव्हा नव्हतं. तेव्हा नव्हतं हे राज आता आताच चालू झाले एकोणीस नंतर मग ते काही पॉईंट नवीनच होता आम्हाला म्हट नवीन पॉंट म्हट यलाच पाहिजे बघायला आणि मग ह. पण गेलो होतो निव ते निवती बीच ला जायचं होतं आम्हाला ते काय तिथं ते काय झालं नाही. बघायचं तेच बोटिंग च रायडिंग च सगळं बंद केले नइ जून
हो ते जून पासून बघा
ते नाइ बंद केलेली की बंद केलेली तेव्हा तेच्या आधीच बंद केलं ते काहीतर ऍक्सिडेंट ते समुद्रात ते
वर्षा गेलती.
हा मग समुद्रात हा होय, सगळ एक दोन सहलीला गणपतपुळ्यातच गेलते वाटत सहलीला मग त्या ट्रीपच्या हिच्यातन दो एक दोन मुलं गेलेली वाटत मग एक सापडलाय आणि एक साप पडलाच नाही असं काहीतर झाल म तेच्या नंतर तस भरपूर वेळा झाल ह्या वेळेस भर पूर झालय, म्हणून त्यांनी ते बंदच केलं मग मग काय पहिला एक पहिला आठवड्यातच मार्च्या एंड नंतर ती बंदच केली तिने रायडिंगच मग काय आम्हाला पण काय मग तरी पण गेलो आम्
च्या पहिल्या आठवड्यात गेलेलो. अ पण नाही आली किती मेसेज म्हज म्हणून
हा नाही आणि आम्ही गेलो ते च्या आधीच तस इन्सिडेंट झालते नाही सगळे मग तरी पण मग आम्ही म्हटलं तर काय लय आमी आत समुद्रात जातच नाइ मुळात सगळं नेचर चच बघायचं होतं तेच्यामुळे आम्ही काय
पण समुद्रात पण आत छान होत ते डॉल्फिन त ते कोकट रॉयलचं हे परत मिनी केरळ केरळचं पण पॉइंट
परत अं हा डॉल्फिन पॉइंट होता आणि ते म्हातारीची चूळ ते नवीन आले ना निवती बीचला ती म्हातारी्याची चूळ म्हण आले.
आ फक्त खरं लहान मुलांना नाही, घेऊन जाऊ शकत आपण तिथं
तिथे लहान मुलांना अलाऊड नाही काय
हो नाही नाही सोडत नाही सहाशे रुपये तिकीट आहे आतमध्ये
किती तरी पण किती हे -किती एज पासून घेत्यात पुढं मग?
नाही हो माझ्या मते दहा ते पंधरा वर्ष च्या पुढंच घेतात कारण ते पूर्ण समुद्रात मध्ये आणि अं अ एकतर म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण समुद्र आणि त्यात दोन समुद्र एक हेज म्हणजे एकत्रर , त्यामुळं नेतच नाहीत. आणि एका बोटमध्येध्ये चार जणच जास्त असं म्हणजे जास्त जड पण घेऊन जात नाही, मग आम्ही गेलो नाही.
हा मग आम्ही आम्ही का ते पॉइंट बघितलंच नाइ मग आमचा पण तो पॉईंट राहिलायच बघायचा.
ते कसं लहान मुलांना सोडून तर जाऊ शकत नाइ घेऊनच जायला लागतंय त्यामुळे ते आता ते
नाही होय मग आणि हा आणि सोबत असले तर बरं कोणत सोबत नसले की मग आप कोण तर कसं जाणार नाइ.
नाही आणि सोडून कसं आहे ते लगेच यायचं नाही तीन चार तीन चार तास लागतात आतमध्ये आम्ही गेलेलो तेव्हा होय आम्ही गेलेलो सात ला गेलेलो आणि मी कितीला परत आलो माहिजे एक वाजता तेवढा वेळ लागेल आम्हाला
सकाळी सात वाजता गेला होता.
हो सात वाजता गेल तरो दुपारी एक वाजता आणि तिकनं बाहेर आलो. मग नाश्ता करून गेलेलो एवढी भूक लागली आत हा म्हणजे तिथं कसं हाय ते सगळं ते रायडिंग वगैरे आहेत ना ते त्या मधी म्हणजे समुद्राच्या मध्यी एका ठिकाणी बेटाय म्हणजे तिथं पाणी नस नाहीये तिथं ते सगळे हे आहेत. रायडिंग होतात ते सगळे ते ब बनना परत ते असं ते तीन जण बसून असं हे फिरायचं असते ना ते सगळं
हा हा हा.
परत एकट असं बसून ते हिच्या्यावरती पळवायचं नसते काय ते असं हिच्यासारखं कश सारखं का आपलं ते वेगळंच काहीतरी अस विमान बोट सारखं असं वेगळं
हा, हा बोटिंगचच असत तो प्रकार, हा एक माणूस हा हा. ह ते रायडिंग केलत आम्ही ते बनना ते. परत अनेक दोघ जण बसून हे करायचं र ते पण त्याच्यात पण बसल होतो आम्ही.
हा आम्ही ते सगळ म
पण आत बघायचे पॉइंट पण
ते समुद्राच्या मध्येच आहेत, डाय- हे मग ते सगळं बघितल्यानंत तर मग त्यांची बोट आपल्याला न्यायला येते मग आपण बाहेर येतो
हा हो आम्ही पण गेलतो ते आमच्या वेळेस काही बोटिंग बंदच होतं मग आम्ही काय वैभववाडीला पण गेलो होतो. तिथलं ते काचेचा ब्रिज बघायला मग तिथं पण, काय धबधबा काय अजून काय पाऊस असा पडलाच नाहीय जूनमध्ये मग धबधब्यात पाणी एवढं काय नव्हतच तिथं खाली आणि त्याच्यानंतर मग वेंगुर्लाला गेलतो.
हा वेंगुर्ला काय बघण्यासारखं?
अ बीचच आहे आणि मोठा ब्रिज आहे.
हा आम्ही काय वेंगुरलेला गेलो नाही आम्ही फ तर ते निवती बीच करण्याला वेळ झाला ना आम्हाला.
हा हा नाही ते मुंबईला कसं आहे माहितीय काय साईडला? मुंबईला समुद्राच्या साईडला कशी दगड तेन हाय ते तसं हाय ते समुद्रात. ब्रिज हा. इंडिया गेट जवळ आहे की नाही तसं आहे इथे. हा तसं आहे. ते वेंगुर्लामध्ये म ते एक पॉईंट होतं झालं बघायचं. सिंधुदुर्ग किल्ला तिथं सिंधुदुर्ग किल्ला तिथं पण गेल होतो मग.
हा सिंधुदुर्ग पण छान आहे आत खरं
हा आम्हाला आम्हाला पण तीन चार तास तीन चार तास लागले बघायला तिनला बघायला.
हा ते आम्ही पण गाईड घेतलेला त्या गाईड सांगतात ना माहितीये.
हा भर होय भरपूर वेळ लागला आम्हाला तिथं पण मग नंतर काय थोडी शॉप मग अ काजू ते घ्यायचे होती नी काजु फणस वगैरे घ्यायचे होते मग तिथं थोडा वेळ गेला. काजू काजू आपल्या इकडे जे रेटिंग आहे तेच काजूचं रेट आहे तिथं पण.
होय कमी नाही आपणं म्हणतोय पण तिकडं निइकडं सेमच आहे.
होय आ फक्त काय व्हरायटीमध्ये फरक जरा ते ओरिजनल एक असतयं तेच अ आणि परत ते .
इकडं आपल्या इकडं जरासं असं म्हणजे पॉलिश वगैरे करून येते तिकडे जरास ओरिजनल.
हा मग ते ते नाही तिथंच की तेच की बिना पाँलीशच असतयं ते वेगळं तेच तेज वजन जास्त असतयं, आणि हे पॉलिश केलेलं ते वेगळं रेट परत त आणि कसं पाकिट पाकिट पण असे अस अ
आपल्यागत वेगवेगळे तिथं . म्हणजे आपलं हेजा काजू असते ना बीजचा वरचा भाग तो काजूचा. बर्गर असतयं ना ते पिवळ्यावर ते पण
हा ते पण खाल्ल. होय ते पण खाल्लं आम्ही खरं तुरट असं लागते हो. कस होतंय माहित काय ते घसा पण दुखतोय कधी तर खाल्लं की घसा दुखतोय.
हम् घशाला त्रास होत आम्ही जिथं राहिलेलो ना तिथं सगळे तिच झाड होती. आणि भरपूर लागले.
हा मग आम्ही पण आपण स्टे केलतो म्हणताना, आणि हे कसं हाय एवढ्या लांब जाऊन पण सगळं असं बघायला पाहिजेल नाही कसं बघायला नाही भेटलं तर मग आपण एवढं लांब जाऊन मग का उपयोग? पैसे पण द्यायचे होय हा मग या गोष्टीचा पण विचार करायला लागतो हो आणि कस सीझन आता फिरायचं जे ज्या वयात एजमध्ये फिरायचंय ते फिरूनच घ्यायला पाहिजे नंतर का नंतर कसं होतोय टाइम असतोय पण फिरायचं होत नाही, आपलं एज निघून गेलेलं असतयं. आता एज पण आहे आणि फिरायचे ठिकाण पण आपल्या इथे केवढी भर पुरयेत फिर फिरण्यासारखं भरपूर आहे आणि आपल्याला यांच्यातन काहीतरी घेण्यासारखं पण आहे त्याच्यामुळे आत्ताच फिरून घेतलेलं कधी आणि आपल्या सोबत मग मुलांना पण फिरायचे होते निइ. मे महिन्यात सुधन. एखादी एखादी जरी ट्र्रीप वर्षातून एकदा तरी होयाला पाहिजे.
हो वर्षात न एकदा नाही दोनदा तरी.
हा आणि नेचर त्यांना पण आहेत. ह तेना पण सिटीच सगळंयच आपण गेलो तरच मुलांना पण आपल्या भेटी बघायला.
हो लगेच नाही भेटत हे तरी कुठं जाणार आहेत आपल्या सोबतच.
होय तेच की म तेच ओ. मग नाही तर मग त्यांना पण बघायला भेटत नाही आणि नंतर विचारल्यावर मग आपण कुठली माहिती किती सांगणार आहे त्यांना‌. हे काय ह हे इथं काय ह असं म्हटलं की मग आपण पण मुलांना कुठली माहिती सांगणार. आपही माहित असलं की आपण सांगू शकत नाही ना.
आणि मुलं पण कंटाळतात ना शाळा हे ते. शाळेला जायचं त्यामुळं कधीतरी असं पण पाहिजे.
चेंज होतय होय.
होय आठवड्यातन काय जातात आठवडा पंधरा दिवसात कुठं तर आपण गावाला तर का होईना जातोच‌.
जातोच होय.
बाहेर पण मग ट्रिपला वगैरे गेले की त्यांच पण
होय. आम्ही पण मग आम्ही लेडीजच गेलो होतो, कुणाला का जेंट्स ना कणाला नेलो नव्हतो. सगळ्या लेडीजच गेलो होतो. त्याच्यामुळं काय आणि आपल्या आपल्यातच कसं फ्रेंड सोबत असल की जरा बरं पडतेय. फॅमिलीच सोबत वेगळं पड सगळंच असतात नय.
फॅमिली सोबत जास्त एन्जॉय करायला मिळत नाही.
होय फ्रेंड असले की कसं सगळं मग ते काय आता सगळं रील्स करायच फोटो काढायचं काय तर मस्ती करायचं असं होतयच ते.
भरपूर रील्स आणि भरपूर फोटो काढलेले.
हा.
खरं असं वेगळाच आनंद देऊन जातात ना.
हा आणि आणि आमची परवाची ट्रिप झाल्या ती छानच की रील्स छान बीचवर तर छानच रील्स केलं त्यांच्यामुळ. सारखं सारखं ती टरी पाठवाल्यात आम्हाला हो.
होय आणि ते सगळे जाऊन आल्यानंतर तर लय
तेच मुमेंट हा एन्जॉय केलीकी तेच तेच मुवमेंट परत जगायला आवडतील असं आणि ट्रीप पण अशीच व्हायला पाहिजे. नाही तर असं मूड आँफ होईल अशी ट्ररीप झाली की मग परत आपल्याला पण जायला भेळ नको.
होय मूड ऑफ झाला की परत ते परत ट्ररीपच काढायचं नको होतंय.
हा नको वाट ते नाही आपल्याला पण आपल्याला पण मूड अशी ट्ररीप झाली की एन्जॉय परत परत करू वाटते परत परत जायला पण काय वाटत नाही. आणि पैशाकडे आपण बघत नाही, हे असं मूड स्पॉईंट झालं की एवढ पैसे घातले असं मग आणि परत विचार करतोय ना आपल्याला होय.
हा बाकी काय आणि
काही नाही आता चहा पिणार तुमचा चहा झाला.
हो चहा झालाय जरा मुलगा उठलाय. ठेवून काय.
हा ओके!
हा ओके बाय!